हॅलो
हॅलो
हा येतोय आता आवाज
हॅलो
आवाज हा आता आला आवाज आला का तुम्हांला माझा. आला का हॅलो माझा ये का हॅलो.
हो. केला
तेच ना मगाशी आवाज नव्हता येत. नाता येत ना झुकली कापोर आहे
हो हो. हो येतोय म्हटलं हो हो हो. हॅलो आवाज नाही येते का?
येतोय येतोय मला मला येत का म
ला ना
नाही तो येतोय चालू ना फोन.
ब्रेक होऊन जातो होता रेनचा प्रॉब्लेम येतो वाटत ना त्यामुळं.
हां कमी जास्त होतील ना रेंज हो तुमच तुमचं झालं कटय नाही नाही येऊन येत तुकडे.
हॅलो.
तिकडे तिकडे ऊन येत.
ऊन हाय खूप पाऊस बिऊस नाही काही.
तिकडे आहे का पाऊस?
हो का ब्रेक होऊन जातो ना केव्हा आवाज त्या हो कमी जास्त. हो. एक दिवस नाही नाही एक दिवस झाला नंतर बर तुम पडेल.